हॅलो.
हा आवाज येतोय ना?
काय ग झोपली होती का,
नाय झोपले, आत्ताच जेवले वगैरे आणि भांडी घासली.
हम्म तेच म्हटलं, दुपार झाली झोपली का काय विचारू.
नाही झोपते दुपारची. पण आत्ताच काम झाल. काम काही संपत नाही दुपारच, सकाळपासून नुसतं कामच कराय लागतय.
तू करती का काम, का आईच करून देते.
नाय मी करते.
ह ह. ते तर आहेच गं, आईला मदत केलीच पाहिजे.
हो.
हम्म म.
हा.
ह.. बाकी काय म्हणते, काय चालंय?
काय नाही आताच बसले, अग फ्री
हम्म काय बनवलं होता आज.
आज बनवली मच्छी, आता आमच्याकडे वलगन. चढत ना म्हणजे मच्छी येते.
हम हम हम.. हा हा हा हा.
मग तेच मच्छी केलेली.
हा हा हा.
ते भाऊ वगैरे, ते जेवले‌ अन आणि आता भांडी घासले आणि बसले.
हो मी पण जेवली. मग, आवरलय माझं पण मुलगी खेळतेय. मग म्हंटलं चला ती खेळती, तर मग आपण फोनवर बोलू.
हो तेच ना.
जागच राहाव लागत ना त्यांच्यासाठी आपल्याला.
हो झोपत नाही काय?
नाही ना, झोपत नाही, झोपते तशी पण मग तिला परत जवळ घ्या. हा मग झोपवा.. मोबाईलमध्ये काहीतरी तेच सिरियल बघती. झी मराठीची ती सावली वगैरे तिला आवडती ना,
हा.. आम्ही मराठी नाय आम्ही हिंदी बघतोय.
हा नाही आम्ही मराठी बघतो झी मराठीचे सिरियल्स बघतो.
आमच्या घरात मध्ये सगळी हिंदीच ब म्हणजे बघतात सिरि सिरियल.
हम्म हम् हम्.. नाही पहिले बघायचो आगं हिंदी पण बघायचो. पण जेव्हापासून मराठी चॅनलवाले, चांगले सिरियल टा काढायला लागले ना. तेव्हापासून आमच्या इथे भरपूर भरपूर लोकांना मराठीच ब बघता असं हिंदी फार कमी बघता. कारण म जशी, हिंदी बन सिरियल असत ना. तसेच आता मराठी सिरियल ची स्टोरी असते.
हो मला ते आस्त चांगले, बघते मी पण कधीतरी बघते. ताई वगैरे बघते, ना तर मग बघते.
हो.. नाही आम्ही तर बघतोच. आम्ही जास्त तेच बघतो, आणि परत तिला सगळे पाट ये. त्यांचे नाव सिरियल मधले कोण काय ये, हा ती मग तीच तर बघते जास्त. तर मोबाईल मध्ये मला म्हणते ते लाव मग मी झोपते
हा तीच्यामुळे तुम्ही पण
हा तशी ती लहानच आहे पण कसं का लहान मुलांना काही आवडत असल्या का ते बरोबर आठवण करून देता
हा ते तर आहे आणि त्यांचं काय ऐकायलाच लागत
हो आता एक सिरियल येती नाही का लक्ष्मी निवास म्हणून त्याच्यातलं एक कॅरेक्टर आहे जयंत नावाच तर तो म्हणजे तो चांगला नाही दाखलय एवढा वेगळाच पॅटर्न दाखलय त्याचा मग आणि त्याची जी बाय ती चांगली दाखवली मग ही कशी म्हणते की जाणू चांगली आहे ना मम्मा जयंत खराब आहे ना
आहो म्हणजे एक विलन असतय
हा न मग तिला कळतं नाही का हा खराब आहे हा हा खराब हाय ही चांगली आ तिला कळत परत हा हिचा नवरा आहे ना ही याची मुलगी इन असं असं विचारते मी मला
ह ह ह
छोटी च का आईचा भाऊ आहे ना असं बरोबर ते अस आपल्याला वाटतं याला काही कळत असेल पण मग काळत तिला
आता रोज बघत असल तर का समजतं ना
हम्म परत आता पिक्चर आला होता देऊळ बंद तो माहितीय का तुला
हो माहिती हाय मला पण मी बघतलाय नाही आमच्या इकडे लागलाय ना थिएटर मध्ये
हा हा ती गेली होती तिच्या बप्पा सोबत सोबत थेटर मध्येच गेली होती मी काही गेली नव्हती नाही मला ते म्हणत होते चल पण मग तेव्हा काय माझा मूड चांगला नव्हता त्या दिवशी मग मी म्हटलं नाही मला नाही जायचं तुम्ही जा मग ते गेले होते दोघांना घेऊन पण ती मला सांगत होती आ ल्यावर मम्मी मम्मा स्वामींचा पिक्चर होता स्वामी समर्थ होते
हो आम्ही पण जातो आरतीला वगैरे आमच्या इथे पण शुक्रवारची आरती असते स्वामी समर्थांची
हम्म मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आता
अम
मग तेव्हा त्यांचच आहे ना ते अक्कलकोट मग तिथे पण मग स्वामींचं एक आहे स्वामींचं काय आहे का मग तिला सांगितलं हो फोटो होता तिथे
हा आमच्या इथे पण होत ना मंदिरात गर्दीच असतेय आम्हाला पण आता जायचंय म्हणजे फॅमिली
हम्म हम्म हम्म हो मग तुम्ही कुठे कुठे जाता एकदा त डे गेले त कोणत्या कोणत्या देवस्थानाला जात
काय
एकदा त अक्कलकोट साईड ला गेले त कोणत्या कोणत्या देवस्थानांना जात असं
तिकडे अजून मी एकदा गेले पण नाही एकदा पण पण तिकडे आहेत ना
हो तिकडे तुळजापूर ये पंढरपूर ये अक्कलकोट. ते परत.
जास्त तर आमच्या इकूडचे लोक पंढरपूर अक्कडकोड तिकडेच जातात म्हणजे देवदर्शन त जास्तच करतात. असं बाहेर फिरण्यापेक्षा जास्त तिकडेच.
आणि आम्ही ना वर्षातून एकदा जात. तस आमची कुलदेवी हाय ना तुळजापूरची तुळजाभवानी.
हो काय.
तर मग आम्ही काय करतो डायरेक्ट पहिले तुळजापूर जातो. तुळजापूर वरून अक्कलकोट, अक्कलकोट वरून पंढरपूर. पंढरपूर वरन जेजुरी आणि म घरी असं.
हा आता. मी सुट्टी मदी गेलेले होत मांढ्रा देेवीला. तो पण मस्त आहे, मंदिर हा. मस्त आहे मंदिर एकदम वरती हाय. आणि तिकड काही गर्दी नव्हती जास्त दर्शन मस्त झाला. म्हणजे आमच्या इथे साईट ला आहे ना ना. एकवीरेला मी महिन्यात ना एकदा तरी जातोच.
म्हणजे जवळ आहे, का तुमच्या इथन.
हो जवळाय म्हणजे तीन तास लागतात तरी. पण आम्ही जास्त करून मानतो ना तिला. म्हणून आम्ही जातोच पालखीला वगैरे.
माजा माहेर ची कुलदेवी एकवीरच आहे. आणि सासरची तुळजाभवानी. मग मी कार्ला्याला पण गेलेली आहे, दोन तीन वेळेस.
हा आमी जातोच आत आता यात्रा पण झाली यात्रेमध्ये तर खूप गर्दी अस त एवढी गर्दी असत पाय ठेवायला.
हो. नाही आवडत मला कार्ल्याला जायला.
हा आणि देवीकड बघून जरा. मस्त वाटत आता मी जाणार आता पाऊस पडला ना आता जा
हा हा देवीच मुखवट आहे ना. तो खूप प्रसन्न आहे, असं असं लक्षात राहतो. मनात बरतो नाही का ब
हा आता आम्ही जाऊ. म्हणजे या दोन तीन दिवसात जा
हो आम्ही एकदा गेलो होतो, ना म्हणजे मी तीन चार वेळेस जाऊन आली आहे. एकदा गेले होतो, ना तर मग कोकणातले कोळी लोक होते वाटतं. त्यांची ना पारशी आलेली होती. मग ते इतकं छानवरती है ना डी जेवरर डान्स. होते ना मग आम्ही पण केलं होता, त्यांच्यासोबत. हो बरोबर बेंचेस होता, छान वाजवता ते.
हो मग पालखीला तसंच असतं आणि पालखे एवढ्या सगळीकडून येतात. ना जाम असतात.
आणि ना हा म्हणजे नाच आणि ते म्युझिक. इतक छान असतं ना का आपल्याला पण वाटतं कि नाचावचाला.
म्हणजे गाण ऐकल्यावर असं वाटतं.
हो आता आमची कधी ओळख वगैरे तर नव्हती कोणाशी. तरी पण आम्ही मग गेलो त्यांच्या ग्रुपमध्ये आणि नाचलो थोडं आमच आमचं.
हा छान वाटत त काय आणि तिकडे कसा पालक्या चालत च असतात म्हणजे आज इकडून गेली तर उद्या तिकडून ते म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते ना. हो जे पालखीला येताना ते चालत येतात
हा त्यांच्या त्यांच्या गावातून ना
हा चालत येतात म्हणजे आणि जो, पालखी घेताना कांद्यावर ते चप्पल पण नाही घालत पाय वगैरे किती त्यांच्या फोड वगैरे येतात पायाला तरी पण जातात लांब तीन दिवस लागतात चालत जायला.
हो हो
ईकडे ये
हो तर आमच्या इथून मग अस तू म्हणतेय ना एकवीरेला तसं आमच्या इथे ना शिर्डीला जाता.
हो
हम्म हो आमच्या इथून शिर्डी म- तिसऱ्या दिवशी असतो शिर्डी मध्ये
शिर्डीला आमच्या इकडून पण जातात शिर्डीला पालखी घेऊन
पण तुमच्या इकडन टाइम लागत असेल ना आठ एक दिवस लागत असतील हो नाही इकडून येना आहे ना तिसऱ्या दिवशी आपण शिर्डीमध्ये असतो म्हणजे
हा म्हणजे आमच्या इकडून जस एक विरेला जवळचयेत अस तुमच्या इथून शिर्डी शिर्डीला मी एकदा पण नाही गेले. जायच आहे
नाही छान आहे शिर्डीला साईबाबांचं परत मग तिकडे शनी शिंगणापूर आहेत अजून अ परत जे कानिफनाथांना वगैरे मानतात ते पण ये तिकडं न जवळ अहमदनगर मधी मढी मढी म्हणतात त्याला
हो
मग तिकडे पण जातात काही लोक
हम्म जात असते जवळ असल्यावर कशा होतात.
हो आणि देवाला जायला गेलाच पाहिजे
हो
आम्ही तर जातोच दरवर्षी आवडता म्हणजे आम्हाला पण
चालेल मग
हो ठीक आहे चल बाय
हा बाय